अ काय चालूय दारीकच्या
आम्ही छान करत
नाही बरीच बचत करते मग तू मी
नाही बचत नाही हो आमची पोरख लतच नाही
ते स
मी घेत नाही पोर घेत नाही हा आणि तुमच बऊत सकाळी पण घेऊ त्याच नाही
हो बर आहे ना ते चांगलं आहे त चहा पिली का जेवण पण जात नाही
हा
हम्म
आणी तुमचा किती काय चाललं तुमचा
कान व चालला आता पाऊस उघडावा आहे ना तर चालू आहे काम हम्म
काय कररतेय तू
आम् का गोबी लावतोय
तुमचे किती कॉल झाले
माझे का तेरावा आहे
तेरावा कॉले का बरेच कॉल झाले तुमची काम करू करू पण
ते काय काही फेलच गेले नाही ना
माझे तीनने झाले आता माझ आहे अ नवा
हा का नाही माझे गले ना दोन तीन फेल गेले ना ते
हा ना माझे बी तीन फेल आले ना
करून पाहिलं पण ते ते जमानच होत
थांबली आणि मग आता चालू दि हा पाऊस चालू ना सरवर बिरवर टाऊन असल ना
हा पावसामुळेो आहे ना तुमच्याकडे जास्त पोच चालेल ना होग हा
गल्ल्याने वाह वाहत होता रोडाना अ चालूच आहे भूर भूर तर चालूच आहे ती धामालाच नाही
ह हा दिवसभर उठला होता पण आ आता झालं ब वातावरण पावसाच
पावसाचं वातावरण झालं ना
हा म्हणजे आती जास्तुझ असं वाटतय येतो काय ोल हा वई ब
हा रोज सक्षक्षस होई ना मग
हम्म आता ना थोडं राहिल अगदी काही हल जादा होणार नाही पण उद्या लऊ काही
हा आज तर होणारच नाही ना ते
नाही ग वडवड करूयलो ते
हा आता ब ते अर्ध
नाही ना आर्ध दि सजा आ लोक आलो आताोरं राहिले पण मणार ना लावाली एक एक झाड ऑ भारी आहे त्याच्या मजास्त बारीक आहे ना
बारीक रूप असतो ना एक एक लावं लागतं ना आ आ मला रेड अलर्ट दिलेला आहे दोन तीन दिवसापासून सुट्टी ना
हा
हा दोन तीन दिवसापासून शाळाला सुट्टी दिलेली हा लय पाऊस आर पा कस आहे आमच्या खिडक्या ना अश्या वाजू राहिल्या
हो म्हणजे तुमच्याकडे म्हणजे खाली खाली पाणी आहे का असं ते असं दाबतोय ते फोन मधी तसच ते म्हणलं सार पाऊस अन ते जास्त असं चालू जास्त आहे ना
हा पाऊस जास्त चालू
हे आता हे पाऊसाच च लय अवघड हे तुम्ही काय खाली राहता का वरती
आम्ही सहाव्या फ्लोअर वर
का ते शिडी न चढाव लागत
आ नाही लिफ्ट नाही ना आम्हाला पायऱ्या नायी हा दुसऱ्या बिल्डिंग म्हणजे आहे काम चालू आहे लिफ्ट चा पण आजूक झाल नाही
हा आता हा खाली ये का आ ये आली खालीच असलं का बर राहत
हा बई त्या पायऱ्या चढू लागत्या उतरु लागत्या आम्ही उतरतच नाही खाली एकदा चढलो म्हणजे चढलो खाली जायचं कामच नाही ते सगळे आणून देत्या मग काय जायचं पोरगी जाती फक्त
ते हाय ना तुला आता
शाळेत जाय जावं लागतं ना
ते मग काही करत नाही आता हजीवावर येत असल ना तुम्हाला खाली उतरायचं
उतरायच अन जायच कायला जायचं बई त्या इतक्या उतक्या आहेत का पायऱ्या ह
बई एक म्हणजे आपल्याला आता तिथं आपल्य इकडचं खेड्यात कस ते उतराच अन चढाच म्हणलं तेवढ्यावर जीवावर येत
उतरायला काय लागत नाही पण चढायला लयी वेड लागतो
त्या स्वप्न्याने सांगितलेल जास्त करून तिथं मंग काय बाकी आता गावाक कधी येणारेय
गावाकड आता आमचं काम चालू खरं सांग सला पडन न मंग
हा का सलापला काय आता थोडच बाकी हाय जणू
हा सलापला आता ठोकस काम चालू आहे ना
मग आता सध्या सलाप नाही टाकणार येका पावसामूळ पावसामूळ सलाप नाही टाकणार आहे का आता सध्या
नाही सध्या आता पाऊस जे जेव्हा उघडलं तेवढच तेव्हाच सलाप पडण ना नाही सगळं वाहून जाईन ना तो ठोकून ठोकून मालबिल आणून घेऊ आन मंग नंतरच टाकू एका दिवस उघडा पाहिजे ना
हा उघडा व असल्या तवाच चांगल राह आणि आता तसंच केलंत ना झलाक टाकला न
आजच हा
त्याच्यात मग ते वरच सीमेट काही कामात नाही आहेत ना
नाही ना बाई झागडं वाहून गेला असा ना त्याचा कसच वाहून गेला अस असा ना
हा मी ती खा गांस पण जास्त मग नंतरी डबल हे केलत ना हे पाव समव न समज हा
आमचं इ इथं तर इतका वारय लय वारय
आवो.
हम्म.
पंचालीय.
पाऊस चालूचे पाऊस थांबानाच नाय
पावसाचतर आवघडचे
हम्म तुमच्या पोरी आल्या असा ना आता
हा शाळेतून आले ना आम्ही मळ्या इकडे त्या घरी
घरी र्हाते का त्या
हा राहते ना आज म्हणल ते राहते मग एवढं तनलई हा अभ्यास तेेच अं तेच हा अभ्यास ते करतात राती बोल्ले तन ते खेळायला
कधी न
एक पोरगी तुमची
कुठं हा हाय ना
हा एक पोरगी सीबीएस पॅटनला हाय ना
हा सीबीएस पॅटर्न मध्ये सीएबीसीए पॅटर्न मधी
हम्म
त्यांपी पॅन नाही ना आले का म्हणज. ढाकरात हो ना ते अभ्यासात न मग करतात. हा या. दोन्ही लहनालायच काही नाही एवढं करत्या काही खेळत्या.
काही खेळता त्यांच वय नाय ना वो ईतका. लहानयना त्या लहान आहे पुरगी किती वर्षाचीय तुमची.
ती का चार वर्षाची.
आता त्याला के केजीत टाकलेलंय का.
टाकलेलय. पण तीले आवडय जास्त शाळेची शाळेत. जास्त आवडय तिला आवड जास्तय हा.
हा का हुशारी का.
हा हुशारी ना त्यावरी सांगत कामच नाहीे. मधली पण करती करती पण मग त च जरास ध्यानावर.
हं हं हंहं.
ध्यान ध्यानाला असलं तर करती व्यवस्थीत नाही तर नाही नाही करीत.
आवो त्यांचा अभ्यासच भरपूर राहतो त्यांना. खेडायला वेड वेड भेटत नईन काय नई.
त्या अभ्यासचंयान मग ते कधी करती कधी नाही पण लहानीच काही थान नाही. मधली जास्त याच्या आणि. करती वो येडे अणि
मधली का? बारीक बी लई ती
हाव बई लय बारीक ये. तारकिशी म करती नवजात ह? आलवाय किती पायजत? य उडे मला गोनड जंत व त्या बॅग अजून तर पुस्तक घ्यायचे.
आमचे तसेच ये पोरगी. इतका बोज आहे त्याला बी, पण आताय ना त्यांना टाइम टेबल दिलेलं हये. पहिलई ओजा होत होता तिला..
ती पहिली ला असल ना आता?
ती तिसरीलाय ना?
अह तुमची दिदी
हा आमची दिदी तिसरी ला आहे ना दुसरीलाच आसती ती. पण तिला हाय ना के जी न ती ना टाकले ना आम्ही पहिली टाकून दिल ना पाच व साडे पाच वर्षाची होतीन ती. तेव्हा तिला ना पहिलित टाकून दिल होतं आम्ही.
त्याच्यामुळेच गड्या आमचं मधलीच आहे ना सार झालं के जी सीनियर
हा का?
हा आता दुसरीला हुती. हॅलो. हॅलो. हॅलो, हॅलो,